हॅलो. हो हो हॅलो काय ग जर नेटवर्क इश्यू येतोय ना काहीतरी
हो हो. मग अशी कट केला सा फोन.
हा अगं आवाजच येत नव्हता, ना तुझा मी म्हटलं हिचा आवाज काय येत नाहीये
हा हा आवाजच नसला तर चालू ठेवायच फोन रिसीव्ह जातो ना, आपला. जेव्हा आवाज येईल तसा बोलायचं आपण. कट करायच नाही फोन आवाज आवाज येत नसताचा, तर फोन अजिबात कट करायचा नाही.
अच्छा काय स्वयंपाक करते आज?
आज भावाला मिसळ पाहिजे आहे. मम्मीला म्हटलं मिसळ कर मग
अरे बापरे तुला येते मिसळ?
मी नाही अजून केली कधी, ट्राय केली नाही पण माहिती ते थोडेफार
अच्छा आणि काय बनव म्हणजे बनवता काय येतं तुला
मी स्वयंपाक बनवते पण जास्त करून व्यज हे काय बनवलं नाही नाहीतं रोजच्या भाजी सगळी करते
ह
अंड्याची गिरवी हे सगळं करते
अच्छा आणि तुझ्या हातचं सगळं म्हणजे असं असतं ना एखादं की हे सगळ्यांना खूप आवडतं माझ्या हात
वांगीचे आमटी आणि बटाटूचे आमटी
कशी बनवते तू ह
फक्त शेंगदाण्याचा कूट जास्त घालते आणि अ जास्त हे सिजव त्यामुळेच चांगली होते हातालाच चव आहे ना माझ्या त्यामुळे तशी होते
प्रॉपर अशी रेसिपी असते ना आशि अशी बनवायची असं असं काही आहे का तुझ
अम आता हे जी सांगते वांग्याची दोन वांगी घ्यायचीत ते बारीक बारीक फोडी करायच्या आणि त्याज्यात पाणी ओ तयाचं फोड्यातनी म्हणजे काळ पडत नाही वांग तेज्यानंतर अम्म कांदा चिरायचा बारीकमध्ये आणि मग आपली ही घ्यायचं आ आम भांड घ्याय आमटीला तेज्यात तेल ओतायचं आणि तेज्यात जिरं मोहरी अ कांन कांदा टाकायचा ते जरा फ्राय करून घ्यायचं तेज्यानंतर ते वांगीची फोड टाकलेली ते क टाकायची
आणि ती अशी करफू करफूस पना याय पाहिजे तेला एक पाच मिनट ते अ हे फ्राय करायचा आपण असं करपूस पण आला कनी मअ अ हळद जिरे पावडर आणि टाकली तर चालेल आपली लाल टिकट चटणी टाका ची
हम्म
आले लसूून चटणी टाकली साकनी एकदम कडक आणि हे होते कट पण भारी येतो त्याला
अच्छा आम आमच्याकडे तरी म्हणतात त्याला
कश्याला
कट म्हणतेस ना तू कट म्हणजे वरती तेलाचा तवंगस ना
हा बरोबर आय
आ आमच्याकडे तरी म्हणतो आम्ही ते
हा तरी पण म्हणत्यात बरोबर हाय की महितीय की आम्हाला ते
हा
ते माहितीय
नाई वापरत आमच्याकडे शब्द तरी म्हणतात सरसा
हा हा नाइ एक हो सगळं करते भाकरी चपाती सगळं करते
अरे बापरे.
आणि मग तेज्यानंतर आपली लाल तीखट टाकली कनी. जरासच पाणी ओतायचं आणि जरा असं आपर हे करायचा हलवायचं. झाल दोन मिनिटं तेज्यानंतर आपली डाळ टाकायची. अ वरण हे टाकायचं.
हम्म
शेंगदान्याचा कूट मग कोथिंबीर टाकायची.
हां
अशी करते मी. आणि बटक करा की बटाटूची पण तशीच करते छान हो
म हा फक्त मग वांग्याच्या ऐवजी बटाटे वापरते.
काय झाल?
वांग्याच्या ऐवजी फक्त त्यात बटाटे घालतेस.
बटाटे घालायचे.
हम्म हम्म हम्म
द जास्त पण हे ख भाजलं कनी छान होते आपण कसं. टाकल्याबरोबर चटणी मीट टाकतोय तशी मी करत नाई. त्याला पास पास सात मिनिटं मी त्याला करपूसपणा देते मग सगळं टाकते. तेज्यामुळ ते ते आणि हा आणि हाताला चव असली तर काय वेगळीच होते.
हां हां म्हणून मग असता अग आणि ना काही काही कस कसंही बनवत तरी म्हणजे कन बनून टाकतात तरी पण चव येते त्यांच्या हाताला.
आपण कोणतीही गोष्ट हळूवारपणे केली तर त ती कधीच चांगली होत नाही. आणि जेवढं फास्ट करल तेवढं चांगलं होतय. माझं कस आय माझा अं जेवण हे सगळंच काम हळूय पण चांगलं आहे काम.
म्हणजे आरामात करते पण मग व्यवस्थित करते.
हा कस पण असू दे फास्ट असू दे.
हम्म
कसं पण असू दे फास्ट काय जमत.
हा हा हा हा
या
काय मग पाऊस चालूय का तिकडे?
अगं आ येत होता पण एवढा नाहीय अगं. म्हणजे अगदीच नुसत रिमझिम रिमझिम असं चाललाय.
आमच्याकडे दिवसभर चालूय अजून पण चालूय.
अव इकडे म्हणजे चालूय आहे असं चालू आहे अगं पण असं खूप जोरात नाही. एकदाच येऊन पडून गेला आसं नाही बुरुबुरु म्हणतो ना आपण. हा आ बरोबर. तसा चाललाय आग त्याच्यामुळे इतका टाइमपास आहे ना काय हे पण करता आता तर कपड्यांच खरे प्रॉब्लेम सुरू होतील आता.
हो हो आणि पावसामुळ कुबट वास मारतो ना?
हो घाण वास येतो.
मी काय करते सकाळी मध्ये लावून म्हणजे धुते बऱ्या हातानेच कधी कंटाळा लावते. ते असत का? स्पिन. स्पिन करायला मशीनमध्ये लावते म त्याच्याने काय होत ते छान पिळले जातात.
होय होय.
घरात, दरवर्षी मी घरात हा हा हा मग घरात काय? दोरी बांधून देते, बेडरूम आहे ना आमचा. तिथे दोरी बांधून देते आणि फॅन लावून देते. फुल करून. म्हणजे वाळून जातात, व्यवस्थित.
होय आणि वाळल्याशिवाय कपड्यां पण म
हा. आमच्याकडे ना, मीसळ दिवसा करतात. मिसळ असते ना आमच्याकडे दिवसा करतात म्हटलं. तू म्हणत होते ना मिसळ करायची
हा हा. आमच्याकडं कस आम्ही सुट्टीमध्ये येत नाही. अ अ अ आम्ही ह्याच्यात येतो, शहरात येतो, त्याच्यामुळे वेळ नसतो ना, म्हणजे कस असतो आमच्या इकडल्या बायका पाच ला उठतात. धारा, शेण, शेण काढतात. आणि मग भानगड लावायला जातात दिवसभर लोकांच्यात, तर मग कधी आवरायचं एवढं सगळं. त्याला काई एक लागत सांगा मिसळला? ते निवांत संद्याकाळी पाच - वा - पाच ला थोडं भात आमटी केली, कि विषय संपला. अस आहे ना, एवढ वेळ नको.
ह
हं हं हं हां सत्तेतली लोकं कशी निवांत असतात ना. सात ला उठतात. निवांत आपलं करत बसायच, बारा वाजेस पर तर एक वाजेस पर तर एक वाजता आमच्या दोन झोपा नी त्यात. हं हं होय आम्ही मी आहे ना लवकर उठवत नाही, मम्मी आमची. जर कॉलेजला जायच असतं तर सात ला उठवते. जर कॉलेज वगैरे काही काम नस ले तर साडेसात आठ वासता उठवते.
अच्छा. कॉलेजला सुट्ट्या आहेत का तुझ्या आता?
होय. आजुन चालू होयचय बारावी.
हा बरोबर. म म्हणजे हा आता अकरावी झाली आणि सुट्ट्या आहेत अजून.
होय..
कधीपासून चालू होतय कॉलेज?
कॉलेज आता चालू होईल की. आता दोन तीन दिवसात चालू होईल.
हा ना, टायमिंग काय असतो कॉलेजचा?
तीन.
अरे बाप!
आणि आमचं कस कॉलेज कस होय. आवरून तर जाता येतं ना, आमचं कसं आहे सांगू आम्हाला जायला चार किलोमीटर परत या चार किलोमीटर चालत आडवणीत कॉलेज आहे आमचं.
अरे बापरे!
आठ किलोमीटर चालाय लागत.
तिथे काही बस, म्हणजे काय बस नाही, पण मग ऑटो वगैरे पण नाही का भेटत?
नाही भेटत. आडवळण आहे गाव मध्ये असं आडवळण त्याच्यामुळे ऑटो बिटो काय नाही कोणतरी अस ओळखीच गाडीवरन भेटला तर
अच्छा म सायकल वगैरे नाहीे नाहीेत का तू
सायकल नाही वगैरे पुऱ्या येत असतात पाच सहा जणी चालत मज्जा करत गेले कती भारी वाटत पण काय पाय हे दुखत एवढंच
ते आणि थकतो ना ग, एक दर्शन होतऽऽ
होय, आणि पा सा जणी असल्यामुळे काय वाटतत नाय.
हा,, ते आहे बाबा! तुझ्या मैत्रिणी तुझ्याच गावच्या आहेत का,, का लांब, लांबच्या आयेत.
आं जाताना आणि हायता,, आहीत भरपूर हायता.
किती दहावी पर्यंत आहे का मग तुमच्याऽऽ हा,, म्हणजे मग तू आत्ता, ह्या वर्षीच गेली व तिकडे.
हो अकरावी बारावी, अकरावी केली की एक वर्ष मी.
ओके, चालेल चल.